हॅलो हा काय काय चाललंय बोला की
काय नाही हाय पंढरपूरमध्ये आहे
होय कधी गेलंय
मी आज पहाटे आलोय
बरं बरं बर बरं बोला की कस का अचानक फोन
काय नाही तेच पालखी दर्शन घेतलं अ ज्ञानेश्वर महाराजांचं तुकाराम महाराजांचं आता आपण ू मध्ये दर्शन घ्याय आलंय तेच वारीच छान असत गोल रिंगण वगैरे उभरंग
बघायचंय हो एकदा एकदा करूयात म्हणजे नियोजन सगळेजण म्हणून बघायचंय माझी पण इच्छा आहे
ब का का पांडुरंगाला अर्धा किलो सोन्याच कोण हे दिले अर्धा किलो सोन्याच पा का
षपत
त्याची किंमत आहे छप्पन लाख अडुसष्ट हजार
अरे पापरे
आणि हे नाव सांगितलं त्यांना अज्ञात अज्ञात व्यक्तीने दिला
नाही शपथ देतातात अससं देणारी आहेत म्हणजे आता एवढं सोनं महागासून सुद्धा ना दादा सोनं बिनत तुम्ही देवाला अर्पण करतात म्हणजे खूप म्हणजे मोठीच गोष्ट आहे
आमच्या इथं पाचशे शंभर रुपये दिले तर शंभर रपय पावतीिक आहे पावतीिक आहे
खरंच आहे की आणि काय म्हणता सहजच फोन केला का काय काम होतं
सर सर सर फोन केल बहिणीच काय जरा विचारपूस करूया म्हटलं
अरे वा वा बरं वाटलं ऐकून बरं वाटलं विचारपूस करायला फोन केलात बहिणीची
आणि काय म्हणतय
काय नाही तुझं कसं काय काय चालूय बिझनेस
माझं मेहंदीच चालूच आहे बघा छान चालू आहे आता पुढच्या महिन्यात ते मारवाड्यांचा सण असतो ना आता तीज
हमं हं
मग त्याच्या ऑर्डर चालू आहेत बुकिंग झा दोन तीन बुकंग झालेत आणि एक पंधरा दिवसानंतर आणि थोडे थोडे कॉल येतील बुकिंगला
हा हा एकाच बघून एकाच बघून
एकाच बघून आणि आता कसं जरा तिथं जम बसलाय ना त्याच्यामुं आणि माउथ पब्लिसिटी आपली होती हो चांगली
कुठे इतरांमध्येध्ये काय मिरज म
दोन्ही कड इ सलकरंजी मिरज दोन्हीकडें आणि आता कसं बाहेरच्या पण घेणं भाग आहे म्हणजे कस आपल्याला ट्रॅव्हलिंग अलाउन्स पण चांगला मिळतो ना
हम् हम्.
बाहेरच्या घेतल्या तर चालय बघा क्लासेस चार बॅच झाल्या क्लासेसच्या.
होय.
हम्म चार तीन चार बॅच हाताखाली तयार झाले चांगल्या.
हम्म गायनचं कुठं पर्यंत आलाय?
गाण्याचं पण चाललंय आता सध्या काही कार्यक्रम नाहीय. पण रियाज घरच्या घरी चाललाय.
ते करावं कीच हे केलं तर पण छान पैसे मिळतात ह.
हो तेच करायचं आता.
करायचं आता हळूहळू जरा सुरूमध्ये थोडासा गॅप घेतला होता म्हणजे थोडी तब्येत ठीक नव्हती मध्ये म्हणून. पण आता करायचंय परत पहिल्यापासून चालू करायचं.
करावकीच कणी प्रोग्राम घ्यायच.
हा.
त्याला काय तुमचं काय लागत नाही गाय सगळे त्यांं असते फक्त जाऊनं गां म्हणायच एवढंच.
होय आपल्याला काय आपलं काय मोबाईल लागतोय फक्त आणि आपले आपण जे गाणं म्हणणार आहे त्या गाण्याचा ट्रॅक लागतो.
हम्म.
फक्त ह्याच्यात मात्र काय करतय मा काय दादा की जो साऊंडवाला आलेला असतोय की नाही तो चांगला पाहिजे म्हणजे तुम्ही कराओकेचा कार्यक्रम करा किंवा लाईव्हचा कार्यक्रम करा. जर आपण किती पण चांगलं म्हणू देत पण जर साऊंड खराब असेल ना.
मग ते सगळ्या गाण्याची वाट लागते त्याच्यामुळे जरा साऊंड वगैरे चेक करायला लागतो एवढं एक आहे त्याच्यात.
होय.
हा म्हणजे आपल्याला जर अ जरी आपल्याला काही घेऊन जायचं नसलं तिथं तिथं जाऊन फक्त आपला मोबाईल आणि आपण. जरी जायचं असलं तरी पण कसं साऊंड जर खराब असला तर त्याचा आउटपुट घाणेड्रा पडतोय फार. एक एक साऊंड खरखर होतात.
हम्.
मग ते ऐकायला म्हणजे चांगल वाटत नाही ना मॉनटर चांगले नसतात त्याच्यामुळे आपल्याला क्लिअर ऐकू येत नाही.
हम् हम.
हम्म मग ते सगळं चेक करून मगच हे करायला लागत.
हम् ह.
हम् म्हणून म्हटलं ते एकदा साऊंड एकदा चांगला मिळाला कि मग काय नाही. आणि आम्ही तेच करतो एखादा जर एखादा एक एक साउंडवाला जर आपल्याला चांगला भेटला. कि बाबा आपल्या ह्या कार्यक्रमाला हा साऊंड आपला चांगला मिळालाय. त्याला कॉन्टॅक्ट करायचं आणि पुढच्या कार्यक्रमाला त्याला बलावून घ्यायचं.
हम् हम.
हम्म मग काय आता आणि गणपतीचे वगैरे पण लाग लागल नियोजन.
हा हाय काय गाडी? हाय की. हम.
आता गणपतीचं पण लागल नियोजन.
होय होय होय. एक मिनिट एक मिनिट अ राड हाय. तिकडे येणारे होय होय एक काम करा हा. मी काय म्हटलं सगळीचेत मग एकदमच बसा कि.
ठीक आहे ठीक आहे. एकच मिनिटं.
हो हो.
इकडं या कि सीटवर. नाही आहे कि ते काय पायाला चिटकत नाही घ्या. नाही नाही, हे घ्या. आम्ही तर बाहेरच आहे ठीक आहे ठीक आहे आले की सांगा, फोन करालो म्हणून. ओके ओके. हॅलो
हां बोला की दादा.
तेच काय विषय चालू होता?
अ हेच अ कराओकेच आपलं गाण्याचं.
हम्म हम्म.
असतात आता आणि गणपती त आणि असतील कार्यक्रम आले की मग घ्यायचे. याक्यात
हो त्याला पण भरपूर पैसे घेतात की.
हा म्हणजे कस ह्याच्यावर असतंय. आपण जर लाईव्ह कार्यक्रम केला म्हणजे वाद्यांसहित केला. वाजवणारी प्रत्येक वाद्य आणून तर त्या वा वा वा वाज च वेगळं असत म्हणजे जे वादक आहेत त्यांचं वेगळं असत त्याच्यानं तर साऊंडवाल्यांचं वेगळं असतंय आणि प्रत्येकाचं मानधन ते वेगळं. पण जर कराओके केलं तर मग काय कराओकेला एक लेडीज एक जेंट्स आणि एक दोघं तिघं कोनीतरी असतात मोबाईलवरच म्हणतात. मग ते काय एका तासाभराला एक कलाकार दीड किंवा दोन हजार रुपये घेतोय. तास दीड तासाला. कारण त्या तास दीड तासात खचून किती पाच किंवा सहा गाणी होतात.
हे धीर धूून नाही जास्त घेतात वाडत आमच्या इथ आलता
म्हणजे ते लग्नातलं झालं.
हम्म हम्म.
हम्म म्हणजे तास दीड तासाचे कार्यक्रम असतात ना अ
सहा हजार रुपये का आठजार रुपय काय तरी घेतलेला.
ते मोठा कार्यक्रम असेल मग आता आम्ही संस्कृती महाराष्ट्राची म्हणून एक कार्यक्रम करतोच की. भुपाई ते भैरवी अशा असा त्याचा एक हे असतोय. म्हणजे सकाळी उठल्यापासून वासुदेव दाखवतोय आम्ही मग त्याच्यानंतर तस ओवी विठोबाची ओवी म नंतर त लोकगीत शाहिरी पोवाडा.
हम्म.
मग हे सगळे या सगळ्या गोष्टी होतात मग संध्याकाळी बैठकी ची लावणी.
हम हम हम
मग हे सगळंच म्हणजे सगळ्या लोककाला समाविष्ट असलेला असतात. म त्या ह्याला आम्ही नाही नाही म्हटलं तरी जवळजवळ अ चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये बजेट सांगतो कारण त्यात लाईट आलं लाईट आलंस साऊंड आल कॅरेक्टर्स असतात बाहेरण डान्स सर्स बोलवावे लागतात सगळ्यांचच मानधन आलं ना
हो हो.
हूं आणि काय म्हणता
काय नाय चाललंय आपलं
कधी येणार मग आता पंढरपूरासलं
आता दर्शन झाले त्यांचं त यायलायेत एक एक एक
हम्म पण एक म्हणजे वैशिष्ट्य तुमचं चांगलं आहे की वारीच्या दिवसांमध्ये म्हणजे आषाढीच्या वारीच्या दिवसांमध्ये तुम्हाला तिथं पंढरपुरात जायला मिळतय चांगली गोष्ट आहे.
सलग तीन दिवस हाय मी आता इकडच
अरे वा! एक नंबरं पुण्याची गोष्ट आहे. पुण्याची गोष्ट आहे.
आणि सावस नंतर तिकडे येणार
अरे वा वा वा वा वा! पण चांगली आहे ना पुण्याची गोष्ट आहे म्हटलं.
होय.
मं तुम्ही प्रत्येक वेळेला आज जात असाल ना दर्शनाला
नाय नाय गर्दी नसली तरच जातोय मी
अच्छा अच्छा अच्छ्छ हा हा आणिख काय पोरी कशा आहेत बऱ्या आहेत का नाय पाऊस आहे का तिकडं
भरपूर आत्ता थांबलाय दुपारी भरपूर पडलाय.
हा नाही इथं वातावरण होतय. वातावरण होतय पण नहीये अजूनही
हम् हम् हम् हम्
हूं हूं हूं हूं हूं हूं बाकी तुमचं जेवण वगैरे
जेवण दुपारी डबा आणलेले इथं आता संध्याकाळचं बाहेर जेवणं होणार.
बार बघूया एखादा योग येऊ देत पंढरपुरात वगैरे छान तुम्ही ट्रीप घेऊन या आणि मी गाण्याचा कार्यक्रम करते.
हो हो हो नक्की नक्की
आता तुम्ही सगळीकडे फिरतीवरती असताय एखाद्याना म्हणजे अ हे करून बघा म्हणजे रिक रिक्वेस्ट एखादी करून बघा एखाद्या ठिकाणी आप आपलं नियोजन झालं तर चांगलंच आहे ना कार्यक्रमाच कार्यक्रम पण होऊन जाईल ना तिथं
होय होय.
हूं हूं बाकी काय म्हणता आणि
काय नाय निवांत हाय
हम्म हूं आता क किती दिवस आहे दौरा
दररोज वडे वंडेच हाय आता सकाळी जायचं संडेला यायच
बर बरं बर बरं बर बर घ्या म समजा कोणी विचारलं तुम्हाला कि कार्यक्रम वगैरे भजनाचा कोण करतय किंवा तर असे घ्या कार्यक्रम आपण नियोजन लावूया सगळ्या गोष्टींच.
ठीक आहे ठीक आहे ठीक शंभर टक्क
हा बाकी ठीक ना सगळं
होय होय होय.
हा हा चालेल चालेल ठेवू म
ओके ओके.
हा..